बोला ताई हो येत आहे बर का हा आला. बरं आहे बरं का काही नाही हो हे नागलीच चालू आहे माझ वाल.
काय पापड करतायेत का?
हो उद्या पापड करायचं आहे भाई काल मीटिंगला आली तर जमलंच नाही ते. डोक्याला तान झाला तो पक्का त्या नाही आज सकाळीच दळली आता ते दुपार पासना एक तर पाहुणे बी रात्रपासन आहेत. आई सोडून गेली झोका. अ मुलगी आहे, नातू आहेत, दोन नंदा आलेले आहेत. ह जवाई होता मं रात तरी तं अजिबात जमलं नही, तुम्ही कॉल केला होता ना तेव्हा.
हो ना, हो ना आणि तुम्ही नंतर मला अ कधी पोवणे बाराला मेसेज टाकला.
हा तुमी दु पूण गेल्या असतील म मग तेव्हाच हा! तेव्हा फ्री झाली होती मी वावरात हा हा! हा!
म आता पाहुणे थांबलेत आज.
अ मग उद्या पापडं करण्यासाठी थांबून घेतलं ना मी त्यांना मग.
अच्छा बरं झालं मदत होईल नांव मं तुम्हाला, त्यांना पन पापड द्यायचे असल ना!
नही त्यांना नाही दयायचं, मुलगीच आहे एक, माझे आहे. फक्त माझी ननींन अशी, माझ्या जेटला बघायला आली होती ना! मग त्यांना म्हटलं थांबून जा, सावटे पापड आहे तीन पायलीचे. उद्या करून घेऊ म्हटलं न मं हा करू लागा म्हटलं जेवढे होईल बाकीच क अ दोघी मुलींचे पायली पायलीचे, आणि माझे पायलीचे आहे.
हा आणि का मग ते खिची कोण घेत, घाट कोण घेत.
एखादं लावा लागल माणूस पैसे
हो ना ओ मं एवढं सोप नाही नां ओ तीन पायंलीचे घ्यायला.
म आपल्यानां निवक्याना घेरले जाणार बई.
हो मी नही करत बरं का घरी कधी, मी विकत घेऊन घेते. किलोवर किलो वर करून विकत घेऊन घेते, हा माझ्याकडून नहीं होत ना! ते घाट!
घाट नाही, आम्ही नाही घाट घेत बाई दुस ऱ्याला पैसे देऊन द्यायचे न घेऊन घ्यायच. का ह घाट काय ईकतच पुरत नही ओ ताई!
हा ते त आहे म्हणा!
हा विकतच नही घरी कस थोडं फार माणस गहू वगैरे टाकून देत, काही ना काही करतं त्याच्यामुळे वाढवा हून जातो हो! तेने कायं उका इकत कत हा म!
हा ते पापडं टेस्टी पण येता ना!
हो हो!
हा हा चांगले येतात ते पापड. तेच ना चांगलं यं मं काही काही त म बायां धंदा म्हणून करतात ना पापडं. अस मग कोणाचे ही करून देतात पायलेवर घेतात ते पण चांगलं असताना सिजन. कमून घेतात महीला.
ये ये तिथे लागून जाईल.
नातू आहे का?
नातू आहे तो! त्या बा झोका वर बसले ते, बाहेर झो का बांधलेला आहे.
हू त्याना आरे आरेच करावं लागतं मग. हं नहीं बयी मुलाला लाहाण्याला सुट्टी होती, मग दोन दिवस मीनी इकडे आले माहेरी बहीण पण आलेली म्या पण आले, म्हणजे आता अर्धा तास झाला येऊन, चहा झाला ऐवढ्यात हात- पाय धुतले. चहा झाला अन तेवढ्यात म्हणलं कॉल बघितला, बस मध्ये बी कॉल येत होते बाई.
असं अ माय निसते भ आता आज म्हणे लवकरात लवकर पूर्ण करा टाकलेला आहे ना.
मी पायलाच नाही मोबाईल एवढं.
नाही ना, लवकरात लवकर आता तुम्ही आहेत ना हा, एकदा केला का एक दुसऱ्याना करा बर का. त्याचा झाला का लगेच मला करा, म्हणजे लगे-लग दोन मला नका करा. एक दुसऱ्याला केला का त्याच्यानंतर लगेच मला करा कॉल करा, ताई तेवढा फोन उचला. मी दुसराचे उचलत नाही आता, ये दोन- तीन जणांनी फोन केले ना माझे उचले नाहीये. त्यांचे उचलेच नहित मी फोन, आपण त्यांचे उचलून घ्यायचं, अन ते आपले उचलत नाय असं होऊन जातं ना मग, मग ते काम करता-ना आपण का बसलेलं अस
हा मं. हा का? पाहिजे अन आपण वेळ देतो मग आपल्याला पण द्यायला पाहिजे ना वेळ. मं तेच ना. चालेल ताई मी करेल तुम्हाला.
हो- हो, चालेल चा हो.
ओके बाय.